''हां'' बोल.
झालंत पाणी घालायचं.
हा झालं ना,
हो का,
तुमचं.
चालू आहे.
चालूय.
हम्म,
हम हम, काय झाचाले हे,
का किती वेळेचा कॉल करायचा होता का अ
''अं'' फोन लागतो आहे ना आमचं मज येतं आता. काल रात्रीपसून ते ट्रान्सफर येतच नाही.
हा, कोमला म्हणत होते तीच.
''हां'' प पेमेंट दाखवत आहे माझं.
हो का, न मतेती अपडेट वर राहतं ना.
हा हा, अपडेटवर राह ते.
हम्म, काय अजून.
काहीच नाही पाय.
हो का, हो, स्वयंपाक झाला आवरतीये पाणी आलं मधीच पाण्या काम थांबतं.
हा ना, मला करायचं आणखी. उठाला उशीर झाला का सगळं काम लांबतं.
मला तसच झालं ना आज उशीरच झाला पाणी आलं. पोर शाळेत गेले.
तेच ना मंग. जाऊ म्हणलं कुठतरी फिरायला तर कुठं काही फिराय हेच नाही.
हो ना जाऊ.
हम्म,
माकड आली वाटत.
हम्म, माकड आली.
हाट.
ह मग. त या फोन चालतोय का.
नाही नाताण समोग द्यावा.
हो काय,
हा हा,
तेच ना आता तुया फतोर.
हाकललं मी त्यांला.
कोमलला करून बघायचता आता मग काही.
हाव णा करते ना.
हां, दोन दोन तीन तीन मिनिटं झाले तर मग पाच मिनिटाच्या वर झाले तर काही वाट होत नाही त्याला.
हा,
हम्म, नाही तेवढंच मग कॉल सबमिट होता ना.
हाव,
हम् काम तर दिसत.
तेच ना,
माजे ते ट्रान्सफॉर्मेशन जे राहिले त्यांची, किंग करते झालेले आता काल आता येतील,
ती मग सकाळी संध्याकाळचचा यांचा मोबाईल भेटतो माझ्या मोबाईल मध्ये चालत, नाही ना फोर जी असल्यामुळे,
हो, ओके प्रॉब् आता भरपूर जणांचे फर्जी पण काहींचे चालता आहे.
हा काहींचे चालत आहे ना मला येतच नाही ना समोरचं, अपडेट बी केलं मी सकाळी.
काय प्रॉब्लेम आहे काय माहीती.
काय माहीती काय म,
वंदना ताईला म्हणा चत घ्या म्हणा माझा फोन,
हावना सगळ्याला पाणी आलेलं आहे ना म्हणत पण ये ना आपल्याला, कोमल एकटी राहते तीच्या माग गडबड राहती. हं,
कोमलला आता केलता मी.
हव का मला करायचं आहे तीला, बघते मी तिला करून,
हां हा,
सकाळी लईच डांगडो राहतो ना लगेच पाणी शाळा. डबे तेच ना ड्बे डुबे
पोरं एकदा पोरं गेल्याशिवाय हां पोरं गेल्याशिवाय काम बी उरकत नाही.
हम्म,
त्यांच काम राहले ऑफिसचे फोन येते.
हा बरोबर माझ्याच त्यायला लागतल फोन,
हम्म,
त्यामुळे जास्त बोलतायेत नाही घेता येत नसन फोन,
तेच ना घेता नाही येत त्यांच्याकडून, बोलणे खावा लागते,
ह ह,
तुझ काहीही काढित म्हणे मधी,
हा मग बरोबर आहे ना,
याला फोन लावायचा त्याला फोन लावायचा चालु राहत मला गरबड राहते म्हणे रात्री, बोलत होते.
सुट्टीच्या दिवशी करत जाय.
तसंच करण्या सुोटते दिवशी पोरं घरी राहते पोरं ना मोबाईल लागतो.
हा बरोबर.
हम्म. करते मी तुम्हाला पाच मिनट हां.